आवाज आवाज येतोय.
हॅलो.
हॅलो.
येतोय काय चाललंय तुमच झालं चहा पाणी हा येतोय का? येतोय काय आवाज हा म्हटलं आज आपण आयुर्वेदिक, वर बोलूया का चर्चा करूया. काआयुर्वेदिक अ च्या कारण ना, आता कस झालंय हे धावपळीच्या ह्याच्यामध्ये ना धकधकीच्या जीवनात जास्त करून आपण खूप होतोय ना, शरीरावर आपल्या
हो खूप खूप हो हो येतोय येतोय. ते.
हा कारण वातावरणात एवढं चेंजेस बदल झालाय ना, हो.
हो.
आणि औषध गोळ्या किती खाणार ना माणूस थोडा आयुर्वेदिकचा अ पण म्हणजे आपण घेतलं स तआधार घेतला मदत घेतली तर बरं पडतं ना,
हो.
कारण आपल्या आपण आपल्या घरीच भरपूर आयुर्वेदिक असतं.
हा नाही आपल्या आपण बघा प्रत्येक थोडसस सर्दी जरी झाली खोकलं झालं होत की आपण मेडिकल आपले टणतो पु होतात ना, आपल्या शरीरावर
होक हो होत एक क्लीअर वगैरे जास्त आपण भर देतो पेन क्लीअर व मतलब पेण क्लीअर वगैरे आपण याच्यावरच जास्त भर देतो ना,
हो पेन किलर वगैरे खाल्लं किंवा काय झालं तर मग त्याच्यावर पण म्हणजे शरीरावर ते घातक परिणाम होतात. पुढे चालून वगैरे किडनी किंवा हे ते त्याच्यावर बरेच हे होतात त्रास होत. आपल्या डेली रुटीन मधे आपल्या घरामध्येच भरपूर आयुर्वेदिक हेत. पूर्वी बघा आजीबाईचा बटवा म्हणून असायचं. म्हणजे काही झालं लहान मुलांना सर्दी, खोकला, वगैरे काही झालं.
हो
लगे चचाळी मिरी किंवा सुंठ वगैरे असं त्या चाटण देऊन द्यायची मधामध्ये तर मुलं चांगली होऊन जायचे
सर्दीच खोकल्यासाठी तुळशीचा जास्त उपयोग होतो परत कडुलिंब घेतोच्यासाठी
हो ना तेच आपण हा आवळा आहे कढली कोरफडत कोरफड तर किती चांगली आहे कोरफड
कोरपड ह त्वचा आणि केसांसाठी उपयोग आहे
हो
हॅलो परत आवळा आहे ना आवळा आवळा आहे का त्याच विटॅमिन ह
हो वि्हटॅमिन सी मिळते
आवड आहे का सी हा विटॅमिन सी भटत विटॅमिन सी स््रोत भेटत आपल्याला व अश्वगंधा माहिती का तुम्ही अश्वगंधा ऐकलेली अश्वगंधा मध्ये ताकद तनचा डाव ह यंत्रासाठी व उपयोग होतो ग अश्वगंधाचा पनीर हो हो परत आर चे फायदे पण खूप असतात नैसर्गिक उपचार भर
हो ना हो ना तेच ना तर त्वचेसाठी कोरफड किती चांगली आहे तुळस आहे नंतर आपलं गवती चहा वगैरे आपण घरच्या घरी लावू शकतो खोकला सर्दी काय झालं की त्याचा काढा बनू शकतो ना आपण गवतीच्या तुळस घ्या गवतीच्या नंतर आता सध्या त वगैरे पण करतात घरात घरच्या घरी टोपल्यांमध्ये
हो करता तो मग रत
अर त्या कौळ पानं असतात गव्हाची कांगूर ललेली त्याचा रस पिला जातो म्हणजे ते आपल्या डायबिटीसवर बी पीर त्याच्या कंट्रोल होत त्याच खूप त्याला काय आपले थोडे बाहेर एवढे जास्त पैसे आपण किती पैसे हो दवाखान्यात किती पैसे घालतो आपण छोट्या छोट्या गोष्टी मडल वोकु क ते शिवाय आलं वगैरे आहे ओली हळदजे ते पण चांगली खोकल्या वगैरे ओळली हळद आत्ता खूप म्हणजे उपाशीपुटी घेऊ शकतो आपण त्याने ओली हळद आणि ह मध वगैरे अस
हो घेऊ शकतो ना आपण घेतो ना लवंग घेऊचो खोक्यासाठी लवंग वगैरे लवंग भाजून वगैरे जे तोंडात ठेवलं तरीज आपला कमी होतो आप
आहे आयुर्वेदिक मध्ये दालचिनीच तर खूपच भरपूर म्हणजे वजन वगैरे कमी करायसाठी दालचिनी ओवा लवंग यू नंतर आपलं ते काय बोलतात जिरा वगैरे जिरा प म जिराला
हो झिरोप म्हण पण ओळ्याची पण वाप घेऊ शकतो आपण
हो ना मेथी आहे डायबिटीस साठी ते पण चांगले वजन कमी करायला पण मेथी उपयोगी आहे बरीच म्हणजे मेथीच पाणी वगैरे पितात बाबा रात्री बिजून वगैरे
आणि ती खाऊन घ्यायची तशीच
नाही तिचे फाये दुसरेण अजून मी केसांसाठी पण उपयोग पडते आपण स्प्रे करू शकतो मेथी भिजूनर लाट पेरे मारू शकतो त्याच्यासाठी आपले केस कमी गळता ब असं
हो का,
हम्म, भिजून ठेवायचं का त्याला मेथीला मेथी दण्याला भिजून ठेवायचे का रात्रभर.
हो रात्रभर भिजवायच स का ते पाणी काढून घ्यायचं अ आणि आपला केसांना हेअर स्प्रे असतो तसच प्रे मारत राहायचं तर केस आपल्या घ कमी होते, हो.
हो ना मग हे असे महागातले शॅम्पू वगैरे आपण वापरतो सगळ्यासाठी किती पैसे खर्च करतो पण घरातल्या घरात एवढे आयुर्वेदिक वस्तू आहे त्याच्याकडे लक्ष नसत पलं कांद्याचा रस वगैरे ते पण आता भरपूर हे करतात ना कांद्याचा रस वगैरे लावत
हो खांद्याच्या रस वगैरे पण
तेल वगैरे खोबरं आहे खोबर्याचल आहे खू आजकाल ना मुलं फॅ स्टेशन म नाही आवडत मुलांना तेल लावायला.
ह् ते जर लावायचं म्हटलं
हो आणि.
केमिकल जास्त वाढलाय ना होता हम्म केमिकल वाचय केमिकल कडे जास्त लक्ष आहे. लोकांचं, आयुर्वेदिक नाही करत आता घरच्या घरी कोणीच नाही करत घरी तर खूप छान केलं तर तेल ज ते आहे ना खर्च छान रिझट आहे पण त्याच्याकडे देत तर आता ऍक्च्युली काय झालंय माझे केस खूप आहे मग मला डॉक्टरांकडून फरक पडल मी माम प्रोडक्ट वापरल वगैरे
हो ते का जाहिरातीकडे जाहिर अट्रॅक् करतात ना ते आपल्याकडे आकर्षून घेतात अशा मोठ्या मोठ्या-मोठ्या कंपनी च्या जाहिराती असतात म्हणजे बघा एखादा त म्हणजे एखादी हिरोईन किंवा हिरो असली तर त्यांनी ऍडव्हटाईज केली तर मग त्याच्याकडे जास्त आकर्षणे मग येतात लोक ते त्यांच्या जाहिरातीमुळे वगैरे असं करून मग की ती महाग असू पण घरगुती आपल्या घरातल्या वस्तूकडे लक्ष नसतो आपलं
पण आयुर्वेदिक मध्ये जर तेल सेल केलं आपण जिकडे पैसे पण वाढ वाचता आणि आपल्या मुळांना पण पोषण चांगला भेटतो आणि खान जेवण व्यवस्थित केलं तर पोषण भर भेटतात. कि सांना,
हो ना जास्वंदी आहे बघा फुलांमध्ये पण किती जास्वंदी नाही ना कसं म्हणजे जास्वंदीचं का जास्वंदी वगैर वगैरे रिठा आहे शिकाकाई आहे
हो आयुर्वेदिक तेल कस तयार करतात बघ ज मेथीचे दाणे घ्यायचे परत कलोंजी घ्यायची परच जास्वंदाचे फुल कडीपत्ता कांदा परत जास्त मण पानं घ्यायची, कोरफड, टाकायची कडुलिंबू, टाकायच पर ते मेथीच ळ बोलत बघ सांध्याचं असं बारीक बारीक असत.
हा हा हा
ह ते टाकायचं प कडा लोखंडाची कडाई असते का त्या त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं ते तेल टाकलं का त्याच्यामध्ये सर्व वस्तू टाकायची.
अच्छा म्हणजे साधं तेल आपलं खोबऱ्याचं तेल का खोबरेल तेल पॅराशूटच वगैरे
हा पॅरेशूटच तेल असतं ना ते टाकायचं त्याच्यात करायचं
अच्छा मग ते ते किती दिवस म्हणजे त्याला मोरू द्यायचं म्हणजे असं ते
नाही दोन दिवस लगेच लावलं तरी चालतं ते आपण काबत लोखंडाच्या कळ चांगलं उकळून घेतो ना परत एक एक मग उकळून घेतल का रिठा, ह आवळा पावडर वगैरे परत आपण ऍड केले का ते पावडर वगैरे त्याच्याने ते चांगलं तया होत तर असं समजा हम् महिनाभर काय तेल पुरतं आपल्याला आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान आहे केस वगैरे गळती नाही काय नाही. तं भारी युज केलेलं आहे मी केलेलं होतं ना हो कांदा पण टाकला तरी चालतो ना कांदा टाकायचा
नाही पण कांद्याचा वास नाही येत ते केसांना मग?
नाही नाही नाहीकेशन न का बर ऑइलमध्ये
अच्छा उकळायच का त्याला उकळून मग थंड होऊ द्यायचं म्हणजे चांगलं
हा उकळून थंड होऊ द्यायचं गाळून घ्यायचं चांगलं प एका बॉटलमध्ये भरून ठेवायच आपल्याला महिना भरभूर पुरेसे होत रात्रीच लावून घ्यायचं सकाळी वॉश करून टाकायचे केस
हो तेच ना आता खूप म्हणजे असं केसांची खूप समस्या निर्माण झाली केसगणे पांढरे लवकरच पांढरे होतात बघा लहान लहान मुलांचे केस पांढर होऊन जातात लोक डॅड्रफ त्याच्यामध्ये ते खूप कोंडा वगैरे अस म्हणजे प्रमाण वाढायला लागलंय ना मुलं आता काय हल्ली तेल लावतच नाही ना
नाही तेलच लावत नाहीय आणि खाण्याच क्रमण वेगळा हॅबिट आलाय ना हो त्याच्यामुळे काहीच नाही आणि फास्ट फूड वगैरेच्या जास्त लक्ष आहे त्याच्यामुळे पण
पाणी पित नाही ना मुला मुलांना हा बाहे--र ऑइली खाणं वगैरे त्याच्यामुळे पिंपल्स आहे नंतर आप डॅनड्रफचा खूप त्रास होतो. ते सगळं खाण्यापिण्यामुळेच होतं सगळ्या ह्या गोष्टी खाण्यावर नियंत्रण चालेल मॅड ओके धन्यवाद ब